हॅलो
हा
बहिणी न माझे तीन कॉल झाले होते पहिले ते तर ते गे गेले होते आणि मग आता ना दोन
वा म ते धरण्यात आली असती ना त कालचा मला रातचा कटला तो उचलला.
हा ते धऱ्यात येतच पाच झाले म ते त दोन हा तर मग ते सडमिट
आता आता आपले दोघे जे एक एक झाला आता तीन राहिले समज. तुमचंय आता तुम्ही करसाल समज
हा हा
हा मग दोनच राहतात दोन, दोन.
हा
बरं मग एकमेकीचे चार, चार होतात मग. हा बरं आता रेंज हाय म्हणून होऊन तरी राहिल. जी राहिला आणि काल ते एवढ बाई एवढं मेट सारखं बसलो पण नाही झा ना
हा नाही आज ते कस आहे असं ऊन तापलं की नाही की रेन राय ते नाही खंडेल दादा तिथली रे.
नि थंड थंड पाऊस सुरू सुरू ना निवळ बच्याना काहीच मात नाही. आज वातावरण थोडं खुलं आहे तर बरं आहे.
हा ते पूर्ण आलं की नाहीये कि ते पूर्ण टास्. झाली की ते म्हणजे सेकड झाले की ते दाखवते तरी नाही तर मग ते दाखवते नाही झिरो झाला म्हण ते. हो काय झार भाई सु.
मामी शिवतात का नाही ब्लाउज ठीक आहे.
कोण.
मामी.
अश्विन मामी नाहीव माझ अश्विन मामी कुठे ब्लाऊज नाही शिवता यय की.
नाही का.
ह, तुम्ही म्हणसा मामी कशा म्हणता आम्ही तिन्ही मामी नाच हे घेऊन ठेवले. मशीन पण तिन माम्या कामाच्या नाही सध्या. तोही बोरग शिवणी द्या ना बोरग शिवणी द्या
त्याच्यात मग धरे धे्लाज शिकून लेकरं मोठी झाली की.
हो माय मी शिकेलाव ना ब्लाज मी हे लाव ना पण मले एवढं लक्षात नाहीये ना.
हम्म हा ना तिपाई तसं म्हल तर मागणी तिपाईचीच राल. पंधरा रुपये वीस रुपये घेतात नाहीत. कस मग का लेकर झा की तुम्हाला शिकता येत ना.
हा हा, म्हणजे याच फक्त अंगावरच दूध सुटलं की नाही. कि मी शिकतोस ना मी म्हणजे शिक हा. आता सध्या द अंगावर प येते ना अजून.
हा हा, बरोबर आहे स्वतःचेच ठळावे काही दिवस.
हा नाही तस याच अंगाचं दूध सुटलं की नाही कि मग हा याच्या आजीजोड बी राहायलाच चालत.
हा हा, नाही.
तसं त वरष सगळंच खतय ना आपण ते मग अजून दुतते ते तू त्याला घा बघतस ते.
हे तर हा.
हम्म. काय चालू अजून अ.
बस काय नाही ना.
आमच्या घरी याची आजी असली की घर आहे ते नाही त मग हा माहिती.
हा,
तुझर दिवस.
नाही तसं म्हण लेकरं पाहिले एकजण पाहिजेच नां मागं.
हा,
आणि त लहान लहान असं भेवाय लागते कुठे गेला आला कध र काम पडला फडला असं हेच होते की नाही.
हम्म काही ब याच्या
जकजन का
म तूस दिसलं क नाही मुंगी माकुळा गोई बी.
हम्म.
म्हणजे
हम हम. ना न
लागत तीथं ॲ ॲ करतय, आन लगे तेलेच पाह्यत राहतय, ते मुंगी माकोड्याले. हासते, कल्ला करते.
चेवंट हाय बघ, पण असं चीवणट हाय पण
नो.
हाव.
हूम् आणि का आता आपण जे बोललो क नी, ते एका हेच्यात टा येथ राह्यती, आठवून राही
हाव ना? हाव ना? चांगला हाय न म.
हो. म्हनले का आपण म्हटलं की, अ आता मोबाईल मधलं झालं तर, आपण जर समजा एक व्हिडिओ लावला की नी
आ.
आप तो व्हिडिओ दहा खेप मागे घेतला, तर तो तो व्हीडिओ बरोबर दहा खेप पुढे घेते म्हणजे तोच व्हिडओ लावतो डब्बल.
पुूरा लक्षत व्हाय नको.
हो पूर म्हणजे ते हेच करते त. अ आ ते आण ते त्याझे बाबा असे हे करतात मग, व्हिडिओ लावतात आणि त्याला जो आवडला तो दिसला की तो वर करता, त्याची ए परती खूपच
नका दाखवत जावू.
नाही माय दाखवतच नाही आम
नाही मग माहित हाय, तिच ते टकताच मोबाईल शिवाय गमतच नाही तेन म
नाही नाहीत कायत
एकदा मोबाईल चा जास्त थोडं, थोडा दाखवा म्हणे एवढंही नाही हा
फ थो जेवाय पुरता पाहिते फक्त, दहा पाचेक मिनिटं बस झाल, त्याला मोबाईलची आवश्यकताही नाहीे.
नाही तस चांगलाच नाही मोबाईल, सध्या लेकर लहान हाये ती.
हूम्म
हा.
बिना मोबाईलचा जेवतोय तो.
हा हा नाही मग चांगला हाय ना, उलट बिना मोबाईलचा जेवत अशील तर
हूम्म आपल्या हाती हाय नव सवय लाव न
हा मग मी तेच म्हणू ऱ्हायल कशी जशी आपण सवय लावू तशी लेकरू घडते, ते सध्या लहान हाय म्हणून जशी लावेल तशी लागते सवय. हा ते ले पण सध्या समजून ते ना आपण जसं करू, तसच करतात लेकर.
हुंम तेच ना, आपण जर मोबाईल मागतला तर मोबाईलच
हा मग त्याच्या देखत, तर कसाच नाही करा लागत, बर ते झोपले काही खेळायला गेले तर मंग ठीक हाय.
हूम्म लाईट गेली बाई.
नाहीतर काय?
हम्म लाईन ही गेली म्हटलं.
लाईन गेली काय?
हूम्म माप.
आणख गेलती आता आली पण. ह् तरी पंधरा मिनिट गेलती. पधरा प
म्हणजे मी वर आहे की नाही रूम मध्ये. त असं अक्ष नाहीये. की समजा लाईन गेली म्हणून कारण इकडून तिकडून हवा येते की नाही वर लक्ष राहत नाही की लाईन आहे कि गेली
हा- हा
हम्
वर मस्त झाला पण वापर
हा.
मस्ण थंडा बाथरूम खुला हा खाली थोडस कसं एकदम त हॉल मस्त आहे तरी मोठा गिटा पण तेस असं थोडस तेच एखादी
ते किचन नाही जमलं.
हा तेिथस लहान झालं की तुमच्या मनान
ते खालचं वेगळ्या माणसानं बांधलं आहे वरत
हा हा
म्हणजे खालचे ठेकेदार वेगळे होते वरचे वेगळेत
हा ओके.
हम्म.
हा किचन आहे ना व
हा काय?
म्हणजे किचन आहे काम राहिलय कच
खांबतस मग पहा बर तिकडे कोणाला पाय बर कोणाला हम् ह ज हा दाखवू पटल तिकून दाखव लोक दाखू पटल
हमंम.
खिडकीत उभार राहते नव्हत ते उषा ठ हुून देत असत मग मी.
माय लेखना दिदी पा होन ते आपण हजची मोठी झाली तर काही नाही आता ना
आहेत मग मोठे झाले कले ख त्याच्या मनाने खेळतात ना
हा थोड मग काही ना समजदार होत थोडेसे कसे पहिला कशाला आणि फरक पडते की नाही स नकल इंटस नकलो असं
हा हे आता का नाही हे आता क मही टेबल वर थम ठलाी तर टेबल वरच सामानच फेकून देते. गादीवरचे जेवढ कपडे असते तेवढ खाली फेकून देते हा इश्यू
धंडा धंडा तर पहिले करतात माहिले तर्र
हा.
तसं असतं धंद्याची वान नाही, त्यातही धंदा करून ठेवतात.
अ हेला आता ते बॉटल माहीती काय आणि मला म्हणते बाबा आत आणून दे.
हा
हा आता आली आमची लाईट.
काय आता बण हो
हा झाले म्हटलं दहा.
झाले काय? नाही झाले नाही थांबा दोन दोन मिनिटं थांबा. दहा दहा सेक दहा मिनटं, दहा मिनट.
दहा
मिनटं ऐशू.
हा दहा मिनिटं, दोन दोन मिनिटं राहिले थांबा दोन मिनटं.
हा
हा दहा मिनट. दहा मिनटं झाले की नही.
हा
अ होती ते बरोबर.
ते सेकंड किती हु लागतात मग?
नाही सेकंद काही नाही हु द्या लागत म फक्त दहा मिनिटं दहा मिनिटंच जरी बोला नाही झाले नाही झाले नाहीत ना दोन मिनिटं राहिले ना आठ तुमचे दहा होते दहा झाले.
हा पाय
नाही ना आताच झाली ना बाई बाई बाई हॅलो आ हा
हा हा
ह धन्यवाद
झाले म्हटलं, म दहा दहा सत्तावीस झाले रे.
नाही नव्ह आठ तुमची हेझ्यात दहा दाखवून राहिले काय?
हा माझे हेज्यात दहा दाखवून राहिले ना.
हो काय ठेवा मग. मी इकडून लावतो मग ठेवा मग हा ठेवा ठेवा ठेवा.
हा ह